हॅलो
हा आवाज येतोय ना
हा हा
हा काय करतोयस
काय नाही
काय नाही चालूयेत काम आणि कसा आहेस मग बरं आहेस ना
होय होय मग उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे फिराय गेलं नव्हतं.
उन्हाच्या सुट्टीत आम्ही मालवणला जाऊन आलो की
बर
मालवण सिंधुदुर्ग
हा
हम्म तुम्ही कुठे गेला नाही.
आम्ही पण गेलो आम्ही विशाळगडला गेलतो.
होय हम्म घरचे का मी
नाही नाही मित्रांसोबत गेलतो. फॅमिली सोबत लोनावळ्याला गेलो.
होय मग आणि काय बाकी घरचे कसे ठीक आहेत ना
होय होय एकदम भारी तुझ्या
नाही नाही निवांताय मग काय काय बघितलं लोणावळ्यात
आत लोणाव लोणावळ्यात एवढं काही हे खास नव्हतं. म्हणजे आपल्याला का तेस म्हणजे आवडलं. अ रायगड विशाळगड हे बघायसाठी मस्त
हम्म ते बघण्यासारखेच आहेत पण
होय होय
आता आपल्या महाराजानी आपल्यासाठी ते किल्ले राखून ठेवल्यात म्हणून बघायला मिळतय. हम्म. आत्ताच्या पिढीला काय. त्या किल्ल्यांच बुरु ज च महत्व एवढं वाटत नाही. हम्.
आणि काय मग? आम्ही मालवणला गेलेलो. मुलींना मालवणला फिरायचं होतं बीच साईड राहून निघ व एन्जॉय करून वगैरे आलो.
हा.
हम्म.
म्हणजे फॅमिली सोबत गेल का काय?
होय. फॅमिली आणखीन एक मैत्रिण हाय तिची फॅमिली. आमची फॅमिली मिळून गाडी कर - - ून गेलेलो चार दिवस. निवांत फिरून सिंधुदुर्ग तेन बघून
हम.
सगळं बघून आलो. ह आणि काय बाकीचे कसे आहे अजून नाही येत गोव्या - - च म्हणतोय बघूया आता पाऊस चालू झाला - - त्यामुळेळ काही नाही आणि मुलींचे आता परत पेपर आहेत ना.
होय. आता शाळा चालू झाल्यात.
हम्म. शाळा चालू झाल्यात. कॉलेज चालू झालयं. अजून त्यांचे ऍडमिशन्स घ्यायचे आहेत.
बर.
हम्म. त्यामुळ कसं बघायचं आता काय काय होतंय. इकड मालवणला काय फिरायला छान आहे ते काय एक चार दिवस कसे गेले समजलं नाही. तिकडचं काय खरं खाणंपिणं असं आपल्यासारखं नाहीय.
ते सगळं हॉटेल टाईप असते त्यायामुळ
हम्म. सगळं हॉटेल आणि सगळं आपल्यासारखं काही नाही सगळं एकदम महाग आहे तिकडं
हो. एवढं म्हणजे मच्छी जास्त मिळे
हा जास्त मच्छी आमच्यात मच्छी न खाणारी - - हम्म. मच्छीन नाही तरी नॉनव्हेज होत इथं. चिकन वगैरे होत. मटन होत. पण असं ताजं नसतंय आपल्यासारखं आपल्या इथं कसं ताजं ताजं मिळत - - यं तस मिळत नाही तिथं, तित कस - - त्यांनी अगोदर आणून ठेवलेलं. तेच फ्रीज मध्ये ठेवलेलं असतेय तेच देतात मच्छी तेवढी ताजी ताजी मिळत्या.
हो मच्छी काय मच्छी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळं ती ताजी मिळतीया. आपल्या इकडं मच्छी नाही. आपल्या इकडं आपल्याकडे कसं मच्छी बरपात ठेवत्यात आनुन. तस त्यांच्याकडे शिष्टीम हाय.
नाही. नाही. तस त्यांच्याकडे कस ताजी ताजी आता तुम्ही समुद्रातन काढून आणली आता तुम्हाला मिळणार. ह.
बर.
ते कसं मुलींना हे बघायचं होतं ना. काय म्हणलास?
गोव्याला जायचं काय प्लॅन मग बा कॅन्सल केला.
कॅन्सल म्हणजे मुलींची ऍडमिशन झाली की जायचं म्हणलेलं. जूनला जायचं जायचं म्हणलं जूनला कसं जरा कामं होती. त्यामुळे जमलं नाही आता बघायचं आता काय पाऊस चालू झालाय गोव्याला अ भरपूर पाऊस आहे.
होय, तिगड़ी पौस आय, त्या
हम्म, आणि काय जाऊन समुद्रातल्या ऍक्टिव्हटी करायला मिळत नाहीत ना
होय,, आता, आता समुद्र वगैरे बंद करणार ना तिथं आत जायाला.
होय नाही आम्ही मालवणला गेल्यावर पण तसच झालं, जेटस कि केलं, तर बाकीच सगळ मुलींना स्कुबा डायविंग तन करायचं हुतं. मग ते काय करायला मिळालंच नाही कारण त्यांनी नाही आत. एवढ्या वेळात जाऊन येऊ शकत नाही, सांगले का? तर संध्याकाळ होत आलेली, आणि परत आम्हाला दुसऱ्या दिवशी परत परतीच्या प्रवासाला यायचं होत त्यामुळे ते काय? खरं बाकीच जेटस की तन सगळं केलं मुलींनी
बरं.
हम्म.
बागल
ते खास म्हणजे त्यांना ते हे बघायचं होतं म्हातारीची चूळ, निवती बीच लाईट हाऊस वगैरे आहे ना,, ते बघायला जायचं होतं त्यांना. त्याच्यासाठी मालवणला गेलेलं नाहीतर आमचं गोव्याला जायचं ठरलेलं. म म्हणलं परत गोव्याला जाता ईल आता मालवणला जाऊन येया मआणि काय?
काय नाही, आमी पण मलवनला गेलो होतो आमी पण ते चुळ लाईट हाऊस वगैरे
हम्म, ते आता ते म्हातारीच्या चूड साठी ते मोबाईलवरर दाखवतात ना मुलांना तर त्याच्या त्यांना तिक जायच ते ब बघण्यासाठी खास गेलेलो. हम्म, काय समुद्रात आज दोन होय बघून आलो की,, दोन तासाचा प्रवास आहे ते एखाद्याला आ लं वातावरण सहन होतय, होत नाही.
बर.
आमच्या शिप वर जी होती, ती दोघ जण उलट्या करणारीच होती.
बर.
हम्म, ते कसं बघू आ. आवरण आपल्या इकडचं आणि आतलं समुद्रात कसं दमट. वातावरण असतय ना खरं फोनला रेंज मात्र त जास्त होती, बाहेर नव्हती एवढी, पण आत रेंज मात्र जास्त हो.
समुद्रात
हम्म, समुद्रात बरोबर सेंटरलाच नेतात ते दाखवायला, जवळ, जवळ दोन तासाचा प्रवास य. जाता दोन तास, येत दोन तास, हम्म.
काय नाही, कोणती गाडी करून गेला सुता.
आम्ही इनोवा करून गेलेलो इनोवा करून गेलेलो ऐता ना आंब्या सीझन मग जरा तिकड तांदूळ छान मिळतात, तांदूळ घेतले. इंद्रायणी. पण आजऱ्यावर न गेलो त्यामुळं तिकडचं इंद्रायणी तांदूळ घ्यायचा होता. आपलं इथं कसं, जरा डुप्लिकेटच येतय ना. सांगताना सांगतात नाव, आजरायचंच आय मनुन
हम्म, तर एक, एक दुकानात नी असतय ओरिजनल.
हम्म, हम्म, ते कस नाई,, सांगतान सांगतात, आता इिथं पण सामान आणताना सांगऽऽ दुकानदार सांगतोयच किऽऽ हे आजराचच आह,, हे तुम्हाला कोऽऽ कोकणातलंच आय,, पण कोकणातलं म्हणजे तिथलं जसं रिअलिऽऽ तांदूळ मिळतोय त साहित्य मिळत नाही
हा
हम मग तिथ ना तांदूळ येताना आंबे आंबे आमच्यापेक्षा अरे ड्रायव्हरन जास्त घेतले मी आणि मैत्रिणीन चार चार डझन घेतले तर त्या ड्रायव्हरने सहा डजन आंबे घेतलेले
बर
गाडीत त्याचच सगळं हे ल तेच म्हणा बाबा वरती कॅरेज नाही काय नाही गाडी एवढी छान आहे त्याला वरती कॅरेज कुठं लावतय
हा
हम् नाही खूप छान झाला प्रवास चार दिवस कसे गेले आम्हाला समजलं नाही तेवढंच पोरांना पण फिरायला मिळालं
हा
हम्म मग तुम्ही तिकड विशाळगण वर काय हे खाल्ला काय कोंमडा
हो तिकडे कोंबडा विशाळगडावर कोंबडा लावरत रायगड रायगड
हम्म रायगड वर वगैरे काय नाही विशाळगड वर म्हणजे इथं जातात ना आमच्या इथले ते खास ते खाण्यासाठीच जातात तिकडं
हो हा त ते कसं आहे ते म्हणजे तिथलं जे देवस्थान आहे त्याला ते क जला
हम्म होय तिथलं ते हेच आहे त्यामुळे हम त्यामुळे तिकडं तेच आहे
रायगड तसं नाही रायगड वर चिकन मटन वगैरे काय चालत
रायगड वरून व्हेजिटेरियन माणूस लागतोय तिथं जायला
जर पैथ्याशी जर आलं तर तुम्हाला मिळते चिकन व
हम् नाही नाही आता हल्ली कस झालंय त्याला पण कुठल्याच गोष्टी हच च नाहीे त्यामु लोक कस आता जे हॉटेलमध्ये गेल्यावर तर हटात पडल ते खाऊन पैसे देऊन येतात
वे खळालाच पाहिजे हम्म भूक लागल्या म्हटल्या काय बिल तेे खायला असते
हम्म आम्हाला अरे तसच झालं जात ता ना तिने नाश्ता सकाळी केलेला आणि परत वरच खात केलं त गेल्यावर एवढी भूक लागलेली प्रत्येकानी तीन तीन चार चार चपात्या खाल्ल्या खास भाकरी खायसाठी
हा हा तिथं खरं भाकरी तिथं आपल्यापेक्षा तिथे भाकरी भारी असतात पांदळाची हॅलो हॅलो हॅलो हॅलो रेंज नाही आहे तुम्हाला हॅलो...
हा बोलकी...
आवाज येत नाही...
आवाज म्हणजे कट झाला जरा रेंज चा प्रॉब्लेम आहे त्यामुळे... कट झाला आवाज... हम्म टेस्ट कशी आपल्यासारखी येत नाही रे टेस्ट कशी ती टेस्ट वेगळीच....
कस इकडं आपल्याला सवय झालेली असत ना आपल्या इकडच...
हम्म.. हं आपल्या इकडचं तिखट वेगळं आणि तिकडचं तिखट वेगळं आहे ना.... आणि मसाले पण सगळे वेगळे आहेत हम्म. त्यामुळे कस इकडची टेस्ट तिकडची टेस्ट फरक पडत हम्म. हम्म. चालतय आणि काय मग ठेऊ काय... हा चालेल...
हॅलो....